अ तोय आवज
हॅलो.
आवाज.
हॅलो.
हॅलो. एेतोय ना माझा आवाज येतोय येतोय. तुमचा आवाज येतोय मला माझा मज येत तुम्ही कशा आहात.
म पण छान एकदम झालं जेवण वगैरे
झाले घरात काम
हॅलो हो हो आवडलं आवडलं तुमचं जेवण झालंतग.
हो.
हो झाले झाली आवरली आत्ता सगळं आवर. काय म आज कुठल्या विषयावर बोलूया
अं गावाकडची यात्रा आपण आपल्या अ अ शहरात असताना ना आपण मूळ गावाच्या म्हणजे आपल्या गावीची यात्रा यात्रेची आतुरता आणि यात्रा कशी असते आपण यावर बोलायच
हो हो नक्की नक्की आमच्या हो हो हो आमच्या गावाकडे पण असे आमच्या गावामध्ये देवीचं मंदिर आहे
अरे वा कोणतं देवीच
देवीचं मंदिर आहे अ गावाच्या बाहेर म्हणजे ऍक्च्युली ते आहे ग्रामदैवत भावेश्वरी म्हणून देवीचं नाव आहे आणि आमचं कुलदैवत वेगळं पडत पण हे ग्रामदैवत आहे आणि दरवर्षी त्या देवीची यात्रा म्हणजे आपली होळी झाली की होळी झाल्यानंतर येणाऱ्या पहिल्या मंगळवारी देवीचा जागर असतो आणि मग दुसऱ्या दिवशी पालखी वगैरे असं निघते यात्रा खूप मोठी यात्रा असते
अच्छा अ कोणत्या गावी
अ आमच कोल्हापूर साईड ला
हा तिकडे तिकडे सगळे तिकडे ते देवींच भरपूर असत ना पण देवींची यात्रा वगैरे असते
म्हणतात या सणाला म्हणजे सण खूप मोठा वर्षातला खूप मोठा सण साजरा केला जातो
हा
ज्या दिवशी मंगळवार असतो होळींचा नंतरचा पहिला मंगळवार त्याना देवीच जागर असत जागराच्या दिवशी खूप छान मंदिर वगैरे सजवतात दिवसभर पूजा अर्चा होम हवन सगळ होत देवीला छानत की साडी वगैरे नेसवून तिला असं सगळं फुलांची आराज केली जाते खूप असं सुंदर वातावरण असतं एकदम आणि मग त्याच दिवशी अ ज्या दिवशी मंगळवारच्या दिवशी संध्याकाळी देवीला दंडवत घातले जातात म्हणजे प्रत्येकाचा नवस असतो कोणाच काय अडचण असेल अस जागृत दिवस आहे ते म्हणजे असं प्रत्येकाची श्रद्धा आहे की त्यांच्या अडी अडचणी दूर होतात मग ते दंडवत कसे असतात म्हणजे मी हे पहिल्यांदाच बेले क्च्युली मी कोकणातली आहे आणि सासर तिकडचा असल्यामुळे मग हा प्रकार माझ्यासाठी फार नवीन होता तर इथं छान होत ते की अ म्हणजे त्या देवीप्रती लोकांची जी भक्ती आहे किंवा खरोखर त्यांना काहीतरी अनुभव आहे म्हणून ते अशा पद्धतीचा दंडवळ घालतात
असत असतो ना खरंच अनुभव असतो
बरोबर आणि दंडवत कशा प्रकारचे असतात माहिती आहे का आपल्या घरातून संध्याकाळच्या वेळेला म्हणजे एकदा सूर्य असं थोडं ऊन उतरलं कि संध्याकाळच्या वेळेला अ घरामधना एक बाई असे धागर भरून पाणी होतच रस्ते त्याने जाते आणि त्या ज्या माणसाचा नवत आहे दंडवत आहे त्या माणसाने त्या देवीचं नाव घेतेत अ घरात हा घरापासून हा घरापासून मंदिरापर्यंत असं पूर्ण दंडवत घालत जातात पूर्ण काष्टांग नमकार कर त्या मंदिरार्यंत पोतात गावात खप दंडवत निघतात म्हजे खूप सारे लोक लेडीज मुली मी मुलं गेम्स अस भरपूर जण अगदी वयोवृद्ध सुद्धा ह्या दंडवत घालत म्हणजे फार असं, बघण्यासारखं
म्हणजा आपण त्याला म्हणतो ते जागृत देवस्थानात हो म्हटलं, ते इथे एक इक पण जे तुम्हाला सांगते मी आता तुम्ही कोकणातले आहेत तुमाला माहिती आहे का नाही, माहिती नाही मला. पण ते आहे ना अ जे आपण अ पूर्वीपासून जे परंपरा चालत आलेली असते, आणि त्याच्यावर आपण जर एकदम, म्हणजे खूप श्रद्धेने जर त्याची पूजा अर्चा केली ना, तर ते खरंच आपल्याला म्हणजे आपल्या अशक्य गोष्टी देव आपल्याकडन त्या शक्य
नक्की, नक्कीच. अगदीच, म्हणजे मी स्वतः सुद्धा काही गोष्टींमध्ये अनुभव घेतलेला आहे. तर आ असं फार सुंदर हे असत म्हणजे संध्याकाळी मग सात वाजता, साडेसात वाजता देवीची आरती होते, आणि मग रात्रभर जागरण होते. आणि मग दुसऱ्या दिवशी, देवीचे मान- पान वगैरे सगळं असत. ते सगळ्या प्रत्येक घरी नॉनव्हेज, प्रत्येकाच्या घरी पाहुणे आलेले असतात, ज्याचे -त्याचे. ते सगळे सोयरे, मित्र मंडळी. असं पंक्तीच्या पंक्ती जेवणाच्या असतात.
यात्रा म्हणजे त्यांच्यासाठी एक मोठं हेच असत. सगळं जसा काही सण असतो. आता म्हजे तुम्हाला गावात कडे जायची आतुरता मग कोणती असेल, कोणताही सण असला, आता आपल्याला गावाकडे जायचं अस शहरात राहत असल तर आपल्या गावाकडे जायची कोणती आतुरता असते. कि कोणता तरी मोठा सण येणार आहे. जस की, दिवाळी येणार आहे. च्या सुट्ट्या तुमच्या पण मग तुमच्यासाठी तो अ होळीचा सण
ह ह ह हो हो होळी होळीला लोक जे गावी येतात. ते देवीची यात्रा करूनच, मग आपापल्या मार्गाला लाग तात तितक छान आणि पालखी वगैरे जे असते ना प्रत्येक अ कुटुंब असंतं म्हणजे आता पाटील घराणं आहे, मोरे घराणं आहे, असे जे कुटुंब असतात प्रत्येकाचे, त्याच्या प्रत्येकाची दर वर्षाला त्यांना मान असतो पालखीचा म्हणजे प्रत्येक गावामध्ये जेवढी घरं आहेत तेवढ्या सगळ्या भावबंधांना
ची आमच्याकडे आमच्याक कस माहिती का जेव्हा ते हे असत ना, अ बैल पोळाचा जो सण असतो
हा हा.
अ आमच्याकडे ते गावात आ तुम्ही कस म्हणताय, की पालखीला मान देता. आमच्याकडे ते बैल पोळा च जो सण असतो त्यावेेळेस ते मानपान असतो, म्हणजे काय? अ मंदिरात जर जायचं असेल, तर बळीला आधी त्या मंदिराच्या आजूबाजूला जातील, आणि मग बाकी लोक पूजा करतील.
बरोबर.
आणि गावात प्रत्येक वर्षी, प्रत्येकाला, संधी दिली जाते ती.
हो हो. आमच्याकडे पण तसच आहे. म्हणजे कोण असं त्या संधी पासना राहत नाही. अगदी सत्तावीस- अठ्ठावीस वर्षांनी माझं छान आहे हे आय ते आणि पालखी वगैरे दिवसभर अ सगळीकडे फिरते. छान गावामध्ये प्रत्येकाच्या घरी प्रत्येकाने ओवाळायचं. आणि मग नंतर दुपारी अ कोल्हापुरी, पांढरा, तांबडा, रस्सा मटण. भाकरी, चपाती ह्याच्यावर अगदी दिवसभर रात्रभर ताव मारत असतात सगळेजण. किती छा, ! किती छान असते? यात्रा. हो. म्हणजे असं, फार वेगळं वातावरण, असतं ते. सगळ्या मुली.... सगळ्या माहेर सासर करणी माहेरी येतात.. त्यांच्या ओट्या वगैरे भरतात त्यांना नवीन कपडे वगैरे घेतले जातात सगळे... तिकड तिकडचे जेवढे लांबचे लांबते पाहुणे असतील ते सगळे... दहा दिवसाला... ह त्या माणसाच्या घरी म्हणजे ज्याच जसं आमंत्रण असेल. त्याप्रमाणे त्यांच्या त्यांच्या घरी जातात म्हणजे खूप छान असतात मांडव वगैरे घालून जेवणं होतात. अगदी लग्नासारख्या पंकती उठतात ततके... अं इतका मोठ्याने साजरा करतात.
म्हणजे प्रत्येकाचा घरी... हे असतं पूर्ण गाव बिऊन जेवन वगैरे नसतं प्रत...
प्रत्येकाच्या घरी हा प्रत्येकाच्या घरी प्रत्येकाचे पाहुणे असतात.
हम्
आता कोणाची मुलगी एका गावात दिलेली आहे मग तिचे सासरचे तिचे भाऊबंध कोण आहेत. आजूबाजूची पुन्हा तिचा नंदाकिंवा तिच्या जावा त्यां अजून को कोणाचे त्याचे म्हणजे काही काही कुटुंब असे असतं कि ते अडीचशे तीनशे माणसं सुद्धा जेवतात. एवढी गर्दी असते एवढं मोठ्यानं साजरा करतात.
आणि मंदिरामध्ये पण असं खूप दिवसभर गर्दी असते दिवसभर देवीची ओटी मंगळवार..... बुधवार दोन्ही दिवस देवीच्या ओटी भरली जाते. आणि असं रेलचेन म्हणजे... सगळे जण एकत्र येतात या सणाला... बाकी कुठल्या सणाला तितकं तर नाही हे होत पण... गावाकडनं आमंत्रण आलं की असं ते मार्च महिन्या उजाडला की ते सांगतात. आता माही जवळ आलेली आहे गावाकडे यायचं बघा. अजून तुमच्या गावाकडे काय असतं.
आमच्या गावाकडे आता मी म्हणजे सासरी तर आमच जास्त चांगलं नसत. मी आज एवढ पाच वर्षात माझे.... कोणती यात्रा करतात असं मारय क... अ सिटीत राहतो नाशिकला...
अच्छा....
माझ्या माहेरी वर्षातून तीन यात्रा करतात एक असते दगडोबाची यात्रा... त त्याच्यानंतर देवीची यात्रा असते तुळजाभवानीची.
अच्छा...
तिथे म्हणजे तिथे जे माझ्या माहेकडचे आहेत तिचं ते कुलदैवत आहे.
हम्म हम्
तिथली यंत्रा असते आणि अ यांच जनारदन स्वामींचे जे कुठे आहे. श्रावण महिन्यात यात्रा पण मग एवढ्या सगळ्या यात्रांमध्ये श्रावण महिन्यातल्या यात्रेची मजाच.... खूप वेगळे असते त्यावेेळेस उपवासच तो शेवटच्या सोमवारी आम्ही..... तर म्हणजे लहानपणी सोमवारी शेवटच्या सोमवारी... जर यात्रा असायची श्रावणाचा....
हा...
तर सकाळपासून जायचो मी म्हणजे त्याच्या... कारण हेच होत की सगळे लोक तिथं... प्रसादाला भराव खूप छान छान आणायची..
अच्छा वेगवेगळ्या वेगवेगळ्या चव खाण्यासाठी जाय...
हो तिथ.. म्हंजे आम्हाला जेव्हा कळतच नव्हत तेव्हा आम् ते फक्त तेवण्यासाठी जायचो की नवीन नवीन.... जायला मिळत म्हणून...
खूप मजेशीर ये बरोबर सगळीकडून जे जे कोणकोण काय काय घेऊन येतं ते खाण्यामध्ये मजा पण वेगळीच असते.
एक वेगळाच आनंद वाटायचं लहानपणी
हो चालेल आपला वेळ झालेला आहे खूप छान वाटलं तुमच्या सोबत बोलून धन्यवा वाद
धन्यवाद.